हॅलो.
हां येतेय का ऐकू आता?
हॅलो.
हॅलो, हो. हॅलो? हॅलो, हो हो. मागे माझ्या इथं ना ढोलताशाचं, सराव चालू आहे बर का.
हा येतोय का?
हो हो. वारा सारखा आहे का वारा येतोय का?
थोडासाच आहे. पण मग, तरी आवाज येतोय वाटतं तुम्हाला थोडाय.
हो नाही चांगला येतोय काही प्रॉब्लेम नाही मला.
हम्म मलाच खूप खूप कमी आवाज येतोय तुमचा.
हो का?
मिनिट मी आवाज वाढवून बघते.
हम्म हम्म हम्म. येतोय आता?
हां आता चांगले आहे.
हो ते माझ्या मागे आहे ना, हां ते नाही नाही काय प्रॉब्लेम नाहीे आहे. ते ढोलतताशा पथक आता गणपती आलेय ना.
हो हो.
हां मग ते ढोलताशाचा आवाज येतोय का पाठीमागून?
नाही नाही काहीच नाही.
ते लोकं सराव करतात ना, उगच मग डिस्टर्ब नको व्हायला हाय की नाही?
हो हो नाही आवाज काहीच नाही ते.
नाही ना, गुड. हम्म, बाकी काय?
चला आवरायला.
नाही नाही बारा बारा वाजेपर्यंत बसतो आम्ही रात्री कामं करत, काही प्रॉब्लेम नाही.
अच्छा नाही आमचं पण कसं पिल्लू झोपत नाही पण म्हटलं हो पण म्हट ल एकतरी कॉल करून घेऊ आपण.
नाही नाही काय हरकत नाही हा कितवा दुसरा कॉल आहे की तिसरा आहे?
तुम्हाला रिसीव केलेलं का
काय काय
तुम्ही रिसीव्ह केलेला
मी रिसीव्ह केलाय ना मग आता हा तुमचा कॉल आहे बरोबर
हो हो हो.
हम्म. मग माझे आतापर्यंत झालेत दहा टास्क वगैरे. तर एका दुसऱ्या मावशींचा पण आला होता.
माझे पण झाले पण ते ना हम्म काय म्हणतात? तसंच सबमिट करून देते.
नाही ते ऑटोमॅटिक त्यांचा प्रॉब्लेमच येतो आपला काही दोष नाही त्याच्यात तिथं सबमिटचं ऑप्शन येतं आपला कॉल झाला का मग आपल्याला सबमिट करावंच लागतं ना टेक्निकली
झाला ना कॉल नाही झाला तरी सबमिट होतोय
हो होत आहे ना पण जोपर्यंत जे वन एटीच हे आहे ना आपलं ड्युरेशन दिलंय ना आय थिंक हा तोपर्यंत येत राहील असा माझा अंदाज आहे त्याच्यामुळे बोलत राहायचं
मी दोन लोकांना मेसेज केले ना
हम्म
ते म्हटले की आमचां तेवढं टाईम कं्प्लीट झालेला आहे तर आम आम्हाला ब्लॉक त्याला आमचा कॉल तुमचं कॉल आमी रिसीव्हच नाही करू शकत
हो तस स्पष्ट म्हटले त्यांनी त्यांना नाही असाईन होत येत टास्क
आणि मला तर आज आज आत्ता व्हॅलिडेश व्हॅलिडेशनचे पण बंद झाले
हो मग मे बी ते लिमिट हे झालं असेल ना एक्सेस हो काही लोक कम्प्लिटली नवीन आहेत ना
हो हो हो म ती त्यांच्यासाठी ठेवलेली असते
हम्म नाही नाही काही अगदी बायका खूप मनापासून करतात आणि फुल त्यांचं अगदीच जोमात असतं
हम्
मला तर हा टास्क समजायला थोडा वेळच लागला आधीच माहीत राहिल असत त ह्
नाही मी स्किप केला होता कारण ना म्हणजे ओळख नाहीने काय बोलायचं म्हटलं मी स्किप च गेला होता
हो ते होत ना ते हेजिटेशन पहिल्या कॉलला नक्की असतं कि काय बोलायचं संपूर अगदी नाव माहीत नाही
काहीच माहित नाही
हो हो तेच ना बाकी काय म्हणताय गणपतीची वगैरे तयारी
नाही नाही आमच्या कडे इतकंसं नसतं काही
नाही का आमच्या सोसायटी म सुरु झालंय बायकांचं घर साफ करणं वगैरे
बाप रे
हो कणी म मूर्ती बुक करायला चालली ह.
सप्टेंबरमध्ये ना गणपती.
गणपती तेरा का चौदा सप्टेंबरला बसतायेत.
खूप अजून तसं बघितलं तू खूप दिवस बाकीे.
नाही ना कामावल्या बायकांना हे लय भाव चढत. त्या काळात त्याच्यामुळे, ते भांडे वगैरे घासून घेत. कोणी भिंती घासून घेत पुसून घेतो.
हां.
कोणी ते ट्रॉल्यामधले भांडी स्वच्छ करून घेतात.
हम.
असं असं भरपूर काम आहेत त्यांना कोणी खिडक्या साफ करतं.
ह हम तुमच्याकडे पण आहे, का हेल्पर की नाही.
नाही नाही मला मला गरज नाही बाबा.
ह.
थोडक्यात थोडं आहे त्यांचे रेट किती हाय पाहिले का आता. बाराशे रुपये हं.
ते तर आहेच त्यांचे रेट काही
एका कामाचे बाराशे रुपये घेतात.
ते पण दोन माणसां.
नाही तसं नाही ते घर बघून रेट ठरवतात त्या बायका टू बीएच के ला एक हजार. नंतर नाही वन बीएच केला एक हजार. आणि टू बी एच केला बाराशे किंवा तेराशे असं.
हम्
आणि मशीन घेऊन टाकले वॉशिंग मशीन.
हम् हम ह
एका दिवसा आड आपलं आपलं करत राहायचं साफ.
ऍडजस्ट होत मग ठीक आहे की नाही मी तर आता घरीच असते, तर मला तर काही गरज नाही. आणि आमचं ते तिकडे. नाही वॉशिंग मशीन पण आहे, आमचं पण ते गावाकड ठेवलं आहे.
हम्
इकडे तर मी स्वतःच करते सगळं.
तेच छान आपल्या हाताने जेवढे कपडे स्वच्छ निघतात ना.
हो. तितकस का वाटत नाही म्हणजे होऊन जातं ठीक आहे ब थोडं मागे पुढे झालं ते काही प्रॉब्लेम नसत
नाही नाही आमच्याकडे पण स्वतःच करता. कसं आहे ना फक्त मोठे मोठे कस का हे असेल ना तर मग. वाॉशिंग मशीिन कपडे मात्र काही कपडे हे का रोजचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये बाकीचे आपल्या ह. हातानेच धुवायचे.
हा.
हम्म तेच ना आकोर्डीला राहिल कुठे विठ्ठल मंदिराजवळ.
येथे आम्ही पुनावळीला आकुर्डी जवळ पुनावळी माहितेय का तुम्हाला.
हो पुनावली माहिती आहे ना मी अकुर्डी का समजते मलाच कळत.
नाही मी तुम्हाला बोलले असेल कारण. असं पुनावली म्हनजे कोणा काही लोकांना नाही माहिती असं.
नाही नाही पुनवालीला माझी हे होत हो हो हो हो. त्या आकोर्डीच्या इथून असं आकोर्डी रेल्वे स्टेशनच्या. साईडने तो असा मध्ये कसं वळण जात मध्ये, मग तिथून इस्कॉनचं मंदिर, मग तसा-तसा रूट आहे का?
तुम्हाला तो तू तुकारमपूल माहितीये ब्रीज तो ह
त्याला बास्केट ब्रिज म्हणता, तो का?
हो हो तो.
अच्छा.
तिथून, हा तिथून तिकडे डांगे चौक डांगे चौक का कडे जातो पुढे रस्ता, हा तर तिथूनच अस मध्ये टर्न ये तिथून.
मग तो ताथवडे्याचा भाग ये का?
ताथवडे, आय थिंक हो डांगे चौक, ते पुढे राहतात बट डांगे चौक आणि ते, हे पूनावळे मागे.
पुनावळे वरून आपण सरळ-सरळ जेव्हा येतो ना, त्या ब्रिज ला गुण, तो बाजार भरतो ना, मग तिथून डांगे चौक आतमध्ये घुसतो ना आपण?
ह्म बाजार नहीं माहिती बरका माला.
हो बाजार भरतो ना, त्या याच्या खाली जिथून आपण पुनावळ्यातून डांगे चौकात एंट्री करतो ना दोन्ही साईडला अ तो फ्लाय ओव्हवर आहे, आय थिंक
हा तो तो तो पुढे वाटतो, तुम्ही डायरेक्टली डांगे चौक च बोलताय मला वाटतं.
नाय ना बाई ते माझं हे होतं ना, मला तो एरिया दिला होता ना काम करायला. मग मी वाल्लेकरवाडीच्या मार्गे जायची आणि तिथ थून भोंडवे कॉर्नर आणि तिथून मग तिथून अशी वळत-वळत बास्केट ब्रिज वरून मग अशी फिरून यायची मी. हम हम. पुनावळे मग डांगे चौक असा माझा गोल-गोल राऊंड राहिचा नेहमी.
अ-हां.
तो एरिया मला माझ्या कामाचा होता ना.
हम हम हम.
त्याच्यामुळ मला एवढं माहिती ये.
हा तुम्ही फिरलेले मस्त बाजूनी, मी तस म्हणजे फिरली मी बट तेवढं इस नय जास्त.
हम नाय. तस गणपती मंदिर, गण आपला गणेशोत्सवाला का, आम्हाला अशे एरिया देतात ते कवर करायला.
अच्छा हा हा.
तिथल्या गणेश मंडळ असतात ते.
हम हम. हं.
त्यांच्या हे पूर्ण वार्षिक, काय कार्यक्रमये कसंय?
तुमची मगज स्कूटी असेल? हो. स्कूटी असेल मग तुमच्या कडे?
हो हो गाडी-गाडी आहे ना, गाडी ये आणि आम्ही गाड्या शिकायला पण, आम्ही फोर व्हीलर पण क्लास लावले होते ना. म आम्ही तो रूट थोडासा मोकळा असतो ना, मग तिकडे पण येतो आम्ही.
अच्छा हम-हम.
हम्म असं म्हणून, काय दुसरं काय काम नसतं आपलं फिरावं इकडे तिकड.
घरात बसून काय तर
खरंच बोर होत आणि तो एरिया छान पण ये. हो.
हम.
बोल त्याच्यामुळ बाकी काय नय आणि मग आता आता. पला व्हॅलिडेशनचा टास्कये हं आणि फोनो फ्रेंड याच्या व्यतिरिक्त दुसरा केलाय का कुठला?
अ ह नाय. तोच ट्रान्स्क्रिप्शन वॉलिडेशन आणि आता हा फोन-अ
मी रेकॉर्डिंगचा एक पण नाय केला.
तुम्हाला
नाय नई याच्या पूर्वी होते ते आता कसं ग्रुप वाढले ना.
आणि आम्हाला नवीन नवीन कार्य कार्याच्या आम्हाला म्हणजे एवढं हे नव्हतं. आम्ही पण असंच नवीनच सहभागी झालो ना
तुम्ही-ई फर्स्ट टाइम करत हाय का हे कार्याचं काम
नाही मला जवळपास किती सहा महिने झाले.
तुम्ही याच्या पहिले होत बघा ते ते केलेले आहे का.
ट्रान्स्क्रिप्शन केलं आहे पण तो जो रेकॉर्डिंगचा होता ना तो नाही केला मी कधी
नाही नाही हे नाही हो संमती संमती नामाचं
हो तो केलाय की तू केलाय.
ह त्याची भेटलेले असतील ना तुम्हाला
हो त्याची फक्त आत आपण हे करायचं माहिती द्यायची ते आय थिंक याच्यावर होतो.
त्यांना स्टोरी वगैरे होत्या.
हो हो हो स्टोरीज होत्या आणि त्याच्यावर प्रश्न व्हायचे ना ते ते छान होते त्याचे व्यवस्थित म्हणजे भरपूर झाले तुम्ही पण केलाय का तो
हो मी पण केलो येतो मग त्यानंतर आ आता डायरेक्टली हे चालेल हाच टास्क चालेला आहे. ह
नाही तेव्हा आपण आम्ही नवीनच होतो. पण मग दुसरे पण आम्ही हे करत होतो ना छोटे मोठे छोटे मोठे
हम् हम्.
ह्या कार्यवर पहिल्यांदा एवढं ह मिळतं.
हो म्हणजे कंटिन्युअसली नसताना याच्यावर काम असते.
हां डिपेंड्स ते प्रोजेक्ट त्यांचे
हम्म न त्यानंतर पण मला वाटतं जे केलं सण मते का काय त्यालानंतर हे हे पहिलंच आहे.
हा ना नाही मी ते सन्मतीचच केलंय चार पाच म मोस्टली त्याच्यात ट्रान्स्क्रिप्शनच जास्त केले.
म्हणजे या आधी पण केलेय तू
हो तेच ना सहा महिन्यापूर्वी केलंय ना. आय थिंक नवंबर डिसेंबर जाुवारी जानेवारी का डिसेंबरमध्ये होता तो टास्क आय थिंक
आणि तू मला कसं कळ तुम्ही सत्कर्माला जॉईन आहे का.
हो तिथूनच मेंबरशिप घेतली होती ना आपण
अच्छा पण मग माझं लक्ष नसेल आयथिं तिथं काम आले तेव्हा मग
हो का.